तेस काय चाललंय?
मी बरी आहे कशी काय आठवण झाली आज.
काय नाही आग आता आता आमच्या इथं तुला माहित आहे भोपळ्याची शेती होती मग आता भोपळा काढायच काम चालू आहे.
अ्या मग ते तू घाऱ्या वगैरे करतीस का?
हो बरोबर ओळखल्यास म्हणून तर कॉल केलाय मी तुला अग फारच म्हणजे आ झाल्यात भोपळे सोड मोठे आणी
तू भोपळे म्हणताना म्हणजे भोपळे म्हंटलं कि एकच पटकन रेसिपी तसं हा म्हणजे. अतिशय लगेच म्हन जे लक्षात येणारी रेसिपी म्हणजे. घा घागरे घारगे का का काय ग म्हणतात? चला नक्की
घारगे आग घाऱ्या म्हण आपल्याला.
म्हणजे ग्रामीण भाषेमध्ये त्याला घाऱ्या म्हणतात पण जास्त त म्हणजे ह घारे
कसं काय उ उत्न्न झाला म्हणजे हा पदार्थ कसा काय इतका छान आहे, म्हणजे कुठली परंपरा किंवा काय असेल बगकी, अ आणि फार हा पूर्वीपासून बनवत आलेला आहे म्हणजे आजी, आमच्या आजी, पणजी त्यां सगळ्या.
हूं कारण त्यावेळेचे लोकच बनवत होती ना हा फार जुना म्हणजे पदार्थ आहे आणि तस म्हणायला गेलं तर भोपळ्याच तस हे पण होत खर काय म्हणतात ते आमटी वगैरे आता भरपूर रेसि पी म्हणजे त्याच्या निघाल्यात. पण एकदम. प्राचीन म्हणजे
पूर्वीपासून चालत आलेली म्हणलीस, आपल्या आजी पंजीच्या हातची तर घाऱ्या
हम्म तुला येतात का? तुला येतात बनवायला?
हो आमच्या आजीनं मला शिकवल्या, पण आता मी जरा कसं विसरले गं, मदी होत बनवलेलं आजी होती ती बनवत होती, पण आता ती जरा गावी गेल्या ना मग मम्मीन मला सांगितले बनव म्ह णून पण मी थोडी रेसिपी विसरलेली. म्हणलं आता तू तुला फोन कराव की आता घाऱ्या कोण एक नंबर बनवते, आमच्या आजीनंतर तूच, म्हणलं दीदीला फोन लाउया. कस बनवते हिला रेसिपी वि चारायची आणि बनवायचं, अग खुप काम होत त्यामुळ मला तुला कॉलच कराय जमलं नाई, ई गं भोपळे काढायच चालू होते आणि भोपळा काढल्यापासन आम्ही त्याला पिकत ठेवलेला, तो आता झालाय तयार मंग थोडं मार्केटला पाठवल्यात म आता म्हणलं हा आहेत नाहीतर ही खराबच थुन जातात आग ठेवून ठेवून ठेवून, मग त्येच आम्ही हे बनवलेल, एकदा बनवायला गेले घाऱ्या तुला मज्जा सांगते. आणि त्येचाग म्हणजे ते जे मिश्रण आय ना मिश्रण
हा.
मिश्रण अस माज्या उकडून ते पातळ झाळ झालं म्हणजे गुळ जास्त झालेला काय मी ते आटवल नाई मला हेच कळल नाई, पण ते असं हलव्यासारख झालं काय
अग हा अग म ते हलव्यास सारखं झाल तर ते त्याचा हलवा पण बनव
अग मग शेवटी तसच केलं मी मला ते समजणाच काय झालय मग मी काय केलं माहिते आयडिया, म्हणलं आता घरातल्यांना नवीन कायतर सांगायचं, मग त्याच्यामध्येच थोडस काजू, बेदाणे असं काय काय ड्रायफ्रूटस वगैरे ऍड केले काय आणि ते काय केल्यानं ते हुईनाच झा म्हणजे असं त्याला ते अस एक घट्ट सरपणा येत नव्हता, मग त्याला कस तर कस तर करून घट्ट सरपणा थोडा आला, पण इतका नाय आला मग त्याच्यानंतर मी ड्रायफ्रूटस् क्ले आणि घरी सांगितलं मी भोप ते आपल हे बनवले, अ हलवा बनवलाय आणि तो पार त्यांनी आवडीन खाल्ला ही छान बनवलाय, छान बनवलाय पण त्यांना काय सांगु मला जमलच घाऱ्या करायच्या होत्या, त्यावेळेस पण राहिल्या अगं घाऱ्या बनवायच्या.
हा हा हा म्हणजे तुझ ब हे जास्त झालं असेल गुळ जास
तेच मला प्रमाण काइतरी चुकलं मला
हा कारण त्याला काय होतं. म्हणजे एक वाटी जर का अ का आ आता कस आय, घा भोपळा म्हटलं की तो थोडाफार गोड येतोच. म्हणजे जास्त तो गोड नसतो, पण गोड असतोच. एक वाटी जर तू भोपळा घेत लास त्याला अर्धी वाटी गुळ पुरेसा होतो.
बरं.
असं.
एक वाटी भोपळा म्हणजे आता बघ तुला सांगते, आमच्याकड तो मोठा भोपळा आहे ना
हा लाल भोपळा ना?
हा लाल भोपळाच कि तो, पण त्याच्यामध्ये भरपूर होते. मग त्यामध्ये आम्ही काय केलं आम्ही अर्धा भोपळा कापलाय आत्ता. आणि अर्धा ठेवलाय तसाच. मग अर्ध्यातला पण त्यातला पण थोडा करायचा म्हणजे, एक दोन तीन वाट्या किंवा चार वाट्याला ते लई होईल पण त्याचा पण जास्त होणार मग ते कसं राहतात ना टिकतात घाऱ्या.
हम्म. हो घाऱ्याना काय होत नाही. घाऱ्या छान टिकतात, कारण ते आपण तळून घे लेला असतय ना. त्याच्यामुळे ते, हा शिजवुन तळून घेतलेला असतय, त्यामुळे ते चांगलं टिकत.
मग मम्मी बोलली की काहीतरी दे, आता जास्तच बनवायचं आहे तर बनवून टाक जास्त. मग आता जास्त बनवायचं म्हटलं मला थोडी येते आता ते बघितलंच परवाच त्या ज्या घाऱ्या करायला गेल्यावर त्याचा उपमा झाला, म्हणलो हलवा झाला. आता म्हणलं, ह्याचं काय होईल
हा बघ मी तुला एक अ
छान अशी रेसिपी सांग, पटकन होईल आणि मला समजेल. आणि साधी, सोपी, सरळ अशी सांग.
हो हो साधी, सोपी, सरळ सांगत ते पण काय कर आता मी तुला एक वाटीच सांगते, म्हणजे एक मोठी वाटी च सांगते तुला, मग त्या प्रमाणात तू आता एक तुला कळतयचं म्हणजे एक वाटी जर असेल आणि तुला जास्त जर भोपळा जर होत असेल, समज दोन वाटी तर आता तो एक वाटीला मी अर्धा वाटी गुळ घेणार आहे. जर तुझ्याकड दोन वा टी असेल तर तू एक वाटी गुळ, असं प्रमाण करायच. समजलं तुला, म्हणजे आ तर मी फक्त ते एका वाटीच सांगते आणि जर तुला जास्त भरत असेल जास्त असेल भोपळा तर तू वाढवून तू करू शक तीस फक्त प्रमाण तसचं घ्यायचं.
बरं.
हा म आता काय कर माहिती आहे त्याच स पूर्ण माग साल काढायची भोपळ्याची
हा
सालन घ्यायची नाही ते भोपळ्याची. पूर्ण साल काढल्यानं तर त्याचे छ तुकडे करायचे चांगले. तुकडे के करायचे आणि तो शिजवून घ्यायचा. साधारण एक वाटी अ भोपळ्याचे तुकडे घे
हम्म.
आणि ते चांगलं शिजवून घेतल्यानंतर
अ थांब थांब एक वा टी भोपळ्याचे तुकडे घ्यायचे त्याची साल काढून त्यानंतर न मग काय करायचं?
हा जर तू शिजवून घेत लास तरी चालेल. नंतर तू गूळ
घालून कुकरलाच लावू का त्याला?
हा कुकरलाच लाव नाही कुकरला म्हणजे कसं शिजवून घेतलास तरी चालेल आणि जरी डायरेक्ट तर तू गुळात शिजवलास तरी चालेल.
मग डायरेक्टच टाकते की डबल ताप नको.
एक अ ब पळ्याचे एक वाटी तू घेतलायस ना भोपळा
हा.
हा तो एका पातेल्यात टाक आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ घाल आणि तो गुळ चांगलं पागळेल त्याच्यामध्ये आणि त्या गुळातच आपण ते भोपळा शिजवून घ्यायचाय व्यवस्थित. आणि त्याला शिजवून घेतला की त्याला मॅश करायचं चांगलं.
हा.
म्हणजे चुरडून घ्यायचं त्याच्यात किंवा, तू हे जरी सगळं कुकरला टाकलंस तरी चालेल. म्हणजे कुकरमध्ये भोपळा टाक. त्यात गुळ टाकून शिट्टया मारल्यास तरी चालते.
हा,
एक दोन शिट्टीतच तो शिजतोय. मग ते झाल्यानंतर परत ते सगळं एकजीव झालं की त्याच्यामध्ये बडीशेप टाक. थोडीशी म्हणजे ठेचून वेलजी, बडीशेप थोडस जायफळ जास्त टाकू नको जायफळ कारण त्यांना गुंगी येते ना, त्याच्यामुळे थोडस,
हा म्हणजे मी सुगंध सुगंध येतो त्याला,
हा हा हे सगळं जे तीन पदार्थ आहेत. ना, बडी शेफ वेलची आणि जायफळ थोडस हे सगळं सुन घ्यायचं चांगलं,
बर हा थोडीशी साखरं टाकून मी मिक्सरलाच लावते, या सगळ्याला
हा चालेल. तसं केलंस तरी चालेल कुठ घेतलास तरी चालेल. कारण म्हणजे मी, मिक्सरला कसं ते पूर्ण बारीक होऊन जात ग आणि आपण कुठलं ना की कसं थोडस त्याच फ्लेवर खाल्ल्यासारखा लागतो. म्हणजे दाता खा आला ना तर ते छान वाटत.
नाही बरोबर लागत ते दाताखाली आल्यावरती कुठून घेतल्यावर त्याचा फ्लेवर पण जाईल आणि टेस्ट पण भारी लागल. आणि ते लाट मला एवढा
कसं आहे दाता खाली आल्यानंतर छान लाग ग म्हणून मी कुठूनच घेते. तुला मिक्सरला लावाय असेल तर तू लावू शकतेस तसं काही नाहीये. मग त्याच्यानंतर तो अ तो, जे मिश्रण जे आपण केलंय भोपळ्याचं हे सगळं त्या मिश्रनात टाकायचं जे कुटून घेतलंय. ते चांगलं मग ते एकजीव करायचं.
हा.
आणि तुला जर ते चांगलं मॅश झालं नसेल, तर तू मिक्सर मधून काढलस ना
हा.
म्हणजे भोपळा तो गूळ आणि भोपळा मिक्सर मधून काढलस तरी चालेल, किंवा छान मॅश करायचं. कारण कसंय त्याच्यामध्ये थोडस जरी तुकडे राहिले तर ते आपलं घारे फा फाटू शकते ना. आणि गुळ पण व्यवस्थित वितळवायचा. ते सगळं झालं कि मग त्या भोपळ्यात म्हणजे त्या मिश्रणात जेवढं आपलं कणिक मावेल गव्हाचं तेवढं कनीक त्याच्यात घालाय च थोडस मीठ टाकायचं आणि ते चांगलं मळून घ्यायचं. हा जेवढ पीठ बसेल तेवढं बसवायचं त्याच्यामध्ये, तेवढंच त्याच्या वर घ्यायच नाही. त्यात बसेल तेवढंच पिठ आणि नंतर तुला हवे तस मोठे, छोटे
म्हणजे हव्या ज्या आकारात किंवा हव्या ज्या कस म्हणजे जाड पातळ तस मी बनवू शकते.
हा. कारण हा पातळ बनवलंस ना तर थोडस ते कडक होतात. थोडस, हा नाही थोडस मिडियमच ठेवायच त्याचा कार. म्हणजे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. मग एक गोळी घ्यायची आणि ती लाटून घ्यायची आणि तेलामध्ये तळायच्या. झालं. घारगे,
चालेल अगं आता आता मी बनवणारच आहे, त्यामुळे मला थोडीशी मी विसरलेली ग मग म्हटलं आता रेसिपी तुला विचार विचारायचे आणि बनवायच आता लगेच बनवायला, घेते बघ आणि तुला कॉल करते. आणि सांगते कशी झाली.
लेल हे फक्त प्रमाण ठेव.
हो हो तू सांगितलेस ना एकदम परफेक्ट तसच बनवेन मी लिहून घेतलय.
हो काही चुकणार नाही तुझं चालेल मग सांग मग मला कसं होतंय ते ठेवू का.
की, हां चल बाय.
हा.